चार दोन आहे. ए गप.
हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा जेवला काय?
हॅलो?
जेवला का तुम्ही?
हो, जेवले की. तुम्ही?
हो, जेऊनच. काय करताय?
काय नाही. आता आवरलं, आता झोपणार.
हा.. हा. मुलांची एक्झाम झाली? काय नाही बसले. आता आवरलंय, झोपायचं. वेळ होता म्हटलं, कॉल करूया. काल काय मग गुडीपाडवा वगैरे झाला असेल.
हो, झाला की. तुमचा, सेलिब्रेट केला?
हो, झाला की. मग पोळी वगैरे बनवलेला का?
अं.. पुरणपोळी बनवलेली.
हा हा. हो बनवलेली, पण जरा ते कसं कडकच झाले होती माझे तुमचे कसं मऊ वगैरे होतात का अशा पोळ्या.
हा आमच्या मऊ झालेल्या जरा कणिकं जास्त वेळ भिजवून ठेवायची,, एक
हा हा, मग रेसिपी म्हणजे डाळ वगैरे कसती घ्यायची का
हम्म तुम्ही अर्धा किलो डाळ घेऊ शक त्या अर्धा किलो डाळीला अर्धा किलो मैदा किंवा अर्धा किलो गव्हाचं पीठ
हां मग दोन्ही मिक्स वगैरे चालत नाही का असं.?
दोन्ही मिक्स पण चालतंय, वेगळं वेगळं पण चालतंय. ते मळून कनीक चांगली काय म्हणतांय.?
पुरन करायची काय प्रोसेस आय म्हटलं.
पुरण.. म्हणजे अर्धा किलो डाळ अ भांड्यामध्ये उकडं टाकायचा, कुकरला पण करू शकतांय तुम्ही एक चार शिट्ट्या काढल्या तरी शिजते, चार पाच शिट्टीमध्ये दाळ शिजते. मग त्यातल्या नंतर पाणी काढून आपल्याला चवीनुसार आपल्याला आवडल म्हणजे, चवीला पाहिजे तेवढा गुळ टाकायच त्यात सुंट पावडर, इलायची, टाकून ते मिक्स करून अ.. घट्ट करून घ्यायचं,,, डाळ.
परत शिजवून
हां गूळ टाकून, आणि नंत तर मग गरम आहे तवर जर म्हणजे, थोडसं थंड झालं कि पुरण यंत्रात मिक्सरमध्ये किंवा अं पूरनाची चाळन असते त्याच्यावर बारीक वाटून घ्यायचं
हम्म हम्म,, मग ते कणिक वगैरे कसे किती तास भिजवायची वगैरे
डिप एक तास, दोन तास
हा हा,, त्यामुळे म्हणजे, पोळ्या मऊ वगैरे होतात काय?
म्हणजे, पीठ मऊ मऊ मऊ लुसलुशीत पोळ्या बनतात त्यामुळं.
हा हा, माझ्या कश हुतय एकदम कडकंच होतय, त्यात कायतरी हा हा,, म्हणजे कलरसाठी.
कलर आणि चव पण येते.
हा हा,, माझं कसं होतं ते कडकच होते, ते काय म्हणजे माझं
तुम्ही तेलावर लाटत असणार. तेलाच्या नाही बनवायच्या पिठावर लाटायची, मस्त पोळी होते मऊ लुसलुशीत.
हा हा, मी पिठावरच बनव म्हणते पण ते काक्रिट व्यवस्थित होतय, कधी तिक होतात असंच होतंय. त्यामुळे म्हटलं बघूया तुमच्याशी विचारूया म्हटलं तुम्हाला. तुमचं काय मऊ आहे, कसं बनवताय वगैरे तुम्ही
आम्ही म्हणजे गव्हाचं पीठ, आणि मैदा मिक्स असं म्हळतोय.
दोन्ही निम्मे निम्मे घेताय का असं
गव्हाच पीठ जास्त घेतो मैदासाठी पण कमी घेतोय.
कमी घेताय,,, हा हा.
म्हणजे तीन तीन कपाला एक कप मैदा घ्यायचा.
मैदा हा..
तीन कप गव्हाचं पिठ असेल तर एक व कप हळद, मीठ हळद आणि मीठ.
कोमट पाणी नाही
कोमट पाणी नाही आपलं रेग्युलर साधं पाणी.
रेग्युलर पाणी हा म्हणजे कशी घट्ट मळायची कि पातळ आपली रे?
थोडा एक दोन तास भिजायला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपलं पुरण वगैरे होतय तयार तोपर्यंत ते भिजतंय चांगलं व्यवस्थित.
म ते कटाची आमटी कशी गं बनवताय तुम्ही?
कटाच्या आमटीला अ ते येळवण्याचं पाणी म्हणजे डाळीचं जे वर तो शिजलेलं पाणी असतं ते घ्यायचं ते काढून ठेवायचं, थोडीशी डाळ ठेवली तरी चालते त्याच्यात म्हणजे म मस् त लाग मसाला आपलं खोबरं तीळ, जिरे
हा हा.
परत थोडे खडे मसाले टाकायचे त्यात. आणि ते सगळं मिक्सर लसू आलंलसून टाकायचं कोथिंबीर ते आदी भाजून घ्यायचं वेगळं वेगळं हा सगळं भाजून घ्यायचं आणि थोडस थंड झालं की म मी मिक्सर मध्ये एकदम फाईन म्हणजे पेस्ट बारीक करून घ्यायची.
बारीक करून, असं तडका वगैरे देत
आणि मग नंतर लसूण तडका नाही डायरेक्ट फोडणीच घालायची वरून तडका नाही द्यायचा हा. लसूण अ कढिपत्ता, जीरा, मोहरी हिंग फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये ते जे पाणी असतय अ त्यात आदी फोडणी टाकायची मग त्यामध्ये तो वाटलेला मसाला टाकायचा. तो पण थोडा भाजायचा, म आपलं घरगुती लाल तिखट हळद, मीठ ट वगैरे टाकायचं.
हा हा.
आणि मग ते वरती ते . अ आपल्या आवडीनुसार टाकला तरी चालतोय किंवा असंही छान होते आमटी. आम्ही तर नाही टाकत रेग्युलर करतोय तशी पण छान होते आमटी. ते गप पाणी उरलेलं असतंय ते स्टॉक त्यामध्ये टाकायच आणि वरनं कोथिंबीर वगैरे टाकायची आणि दणकून उकळी काढायची एक दोन.
हा हा हा. हे चांगलं उकळायला पाहिजे बारीक गॅसवर. हा हा हा चालते बघ ते कर. तुमची रेसिपी ट्राय करून बघते. कसं हे होतंय हा. काय ते पोळीचं जरा हे होतय लाटताना वगैरे कसं करताय तुम्ही? म्हणजे पुरण जास्त कि कणिक जास्त धरायचे असा?
कणिक शक्यतो कमी पुरणपेक्षा कमीच असतेय कारण म ते जास्त झाले की सगंनक आणि ऐकच होतया पुरण मग कुठ तरी एका जागेला जाऊन बसने. हा त्यामुळे पुरण जास्त घ्यायच कणिक थोडी घ्यायची.
हा हा हा.
मग ते कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार असते, कुणाला पुरण जाास्त आवडत नाही त्यामुळे ते कणकेचा गोळा जास्त धरतात.
जास्त घेतात. पण ते मस् नुसत चपाती खायल्यासारखंच, लागणार ना आपण रेग्युलर चपाती करतोय! तर
हा हा त्यापेक्षा म ते पुरण म्हणजे आम्ही तरी पुरण जास्तच भरतोय.
जास्त हा! जे तुमच्या घरी आवडत असेल तसं जास्त पुरण!
गुळावणी वगैरेकरूंन म त्याच्यात. ते कुस करून ते असं खत्यात ते छान लागतात! ते गूळ आणि सुंट विलायची पावडर टाकून बनवायच! म्हणजे दोन ग्लास पाणी घे घेतल तर हा दोन ग्लास पाण्याला अम्म! !
थोडा वाटीभर गोळ वगैरे असतात! पुरत ऐ का हा! ! म्हणजे ते काय गुळवीर गळून घ्यायचं त्या? पाण्यामध्ये.
हा ते पाणी! ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये टागायचं मग ते पाणी उकळल तस ते विचळतेय गुळ आणि वर्ण अ प ही टाकायची विलायची पावडर. वयद नंतर मग थंड झाल्यानंतर त्या दूध मिक्स करून ते सुद्धा घीऊ शकतोय.
ते पण हा त्याच्यात म्हणजे बुडवून आपण खाऊ शकतोय पुरणपोळी!
दूध नाहीतर मग तसच घेऊ शक्यात तस पण छान लागतय! कायी कायी जण ते हाआ! ! मऊ होत्याची असं केलं का नाहीय! म्हळून ठेवल त्याने कनेय एक दोन तास!
आ हा हा! तुम्ही पाण्यात वगैरे भिजवताय का तस वर भिजवताय!
काय ते?
नाही आता कनिक भिजवली ना ती पाण्यामध्येच घालून ठेवतात.
आम्ही नाही ठेवत पाण्यामध्ये नाही नाही आम्ही नाही ठेवत. पाण्यामध्ये एकदम सैल सर आधीच मळून त्याला तेल वगैरे लावून. एकदम परफेक्ट एकदाच मळुन ठेवतोय मग नंतर घेताना परत थोडा हात फिरवायचा.
म मळून घ्यायचं थोडंस.
हम्म ते पूर्ण मुयद्याच्चे मग पूर्ण मैद्याच असेल तर मग ते कनिक पाण्यामध्ये भिजवत ठेवत तिंबायला. आम्ही तर गव्हाचं पीठ पण असले ना, त्यामुळे ते पातळ होणार जास्त.
हा हहः! !
त्यामुळे ते भिजायला ठेवत असतो जर, पूर्ण असेल तर चालते ते.
चालते पण मैद्याच्या अस असं तुटत नाहीत ना, असं कडक वगैरे होतात कडेन.
हां! कडक होतात पण गव्हाच्या पिठाच्या भोख्याशा नरम राहतात. आणि म ते जास्त जास्त मैद्याच ते भिजत ठेवलेलं असतं की नाही ते, शक्यतो तेलावरच लाटावं लागतय म्हण ते.
हा म्हणजे ते जरा पातळच होत असेल कणिक
पातळ होते मग त्यामुळे त्या पोळ्या पण काठकडक होतात. मग त्यामध्ये ते काठ पण कडक होतात. त्यामुळे आपण जे गव्हाचं बनवतय ते हो हा हा ते तुम्ही आता आज जर पोळी बघाली तर उद्या- अ नरम राहनार संपूपर्यंत नरम राहणार.
हा हा! ! पिठावरची?
हा पिठावरची..
हा हा तुम्ही कस
ते कसं मैद्याच्या त्यामुळे ते ताणून ताणून ते कडक घामट झालेल असतय
हा हा हे तुम्ही रेग्युलर पिठावरच लाटताय काय मग
होय होय आम्ही रेग्युलर पिठावरचे आमच्या घरातले पण कोण खात नाही तेलाच्या पोळ्या
हा हा मग अस तवा उलटा ठेवताय का असं सरळ तव्यावर भाज
नाही नाही आपलं रेग्युलर चपातीला कसं ठेवतोय
तसं हा नाही एक मी व्हिडिओ वगैरे बघितले होते मध्ये ते उलटा तवा ठेवून त्यावर
खानदेशात वगैरे ते उलटा तवा ठेवून ते मांडे वगैरे बनवतात तिकड ते पोळीला मांडे वगैरे म्हणतात खापराची पोळी मांडे काय काय असं म्हणतात बरेच
हम्म हम्म हम्म त्यामुळे तेच म्हंटलं तुम्ही कसं तुमची पद्धत कशी आहे बघूया हा हा हे नेक्स्ट टाइम ह्या पद्धतीने करून बघते
हा हा करून बघा की आणि सांगा रिझल्ट कसा आहे तो
हा हा छान होतात तुमच्या पोळ्या खर
आता इथं पण आम्ही करतोय तस भरपूर जण विचारतात बनवताय कसं बनवताय छान जमत्यात
नाहीे एकेकाच कसं हाताचं पण हे असतं ना चवीचं आणि एक्सपिरीयन्स पण पाहिजे कसं करतोय काय
हो
ता येतय
ते पण परफेक्ट ते पुरण व्यवस्थित जमायला पाहिजे ने पातळ झाले की परत बिघडत मग
हा हा पुरण घट्ट होण्यासाठी काय करायला पाहिजे मग
पुरण घट्ट होण्यासाठी ते थोडं म्हणजे जास्त वेळ त्याला हे होवू द्यायच गुळ जास्त गुळाचं प्रमाण जास्त झालं तर ते पातळ होतय हा नंतर म ते पुरण जर पातळ झालं तर कॉटनच्या कपड्यान थोडसं गाळून
हा हा पाणी काढून घ्यायचं हम्म हम्म चालेल चालेल बघते मी नेक्स्ट टाइम मी तुमची रेसिपी मग करून बघते आणि मग तुम्हाला कॉल करून सांगते मी कसं झालय
चालतय की
चालतय ओके
बाकी काय चाललंय अजून
काय नाही आता निवांत आता झोपायचं वेळ पण झालाय वेळ होता म्हणून बघू म्हटलं कॉल करून
आम्ही पण आताच जेवण झाला. स्वामींचा प्रकट दिन होता आज.
हा हा तिकडे गेला होता काय?
मंदिरात जाऊन आलो.
हम्म हम्म... चालेल. करते मी तुम्हाला परत.
हो हो चालल.
ठीक आहे.